हॅलो.
हा बोला ताय.
हो झालं जेवन?
हो झाले-झाले जेवण झाले फ्री झाले म्हटलं आता कॉल करूया. हम्म, तुम्ही कॉल केला होता मला?
हो कॉल केला होता म्हटलं झाल्या का फ्री विचारावं पण
कडे मोबाईल होता अ कदाचित तिने मला सांगि
हा माझ पण मुलाकडे होता अ मला दोन कॉल येऊन गेली मी आवरत होते काम तेवढ्या वेळात यांनी फोनच दिला नाय माझ्याकड. म्हटलं जाऊद्या आता तेच करता अहो आणि ते आपल्या कामामुळे
हो.
झालं काय आता दोन तीन दिवसापास हे काम चालू आय ना त्याला मोबाईल भेटत नाय ते चिडचिड कराय लाग
नाही माझा मोबाईल ससा कोणी घेत नाही. पण मग इकडे आल्यावरती तिच्याकडेच मोबाईल असतो माझा, आणि ति सांगितलंच नाही मला फोन वगैरे आ लाय असं. हा तिच्या काकांचा आला का मग तेवढं सांगते ती फक्त हम्म.
अच्छा.
असं मग तिच्या मम्मीचा मोबाईल असला कि ती कॉल कट करून देतात.
अच्छाच्छाच्छा करूदे. अवघड ए अवघड ए तेच समजतच नाय. नाय मोबाईलच कस झालंय माहि शिकाव मुलांना हाय ना नॉलेज पण भेटतय त्यातन आणि बघायला गेलं तर लॉस पण तेवढ त्याच बेनिफिट पण आय बघा.
हो बेनिफिट आहे पण अहो खूप अती होतो मोबाईल.
आ- आती होतय आता आमच्या हिकडं तर डायरेक्ट डोळेच लाल व्हायला लागली. पण सांगून समजत नाहीये. आता नेम माझ नेमकी प्रेग्नेंसी तेच्यामुळे मी जास्त चिडचिड करू शकत नाय त्याच्यावर. त्याच्यामुळ मी शांत राहून घेते खुप जास्त, पण पण त्याचे डोळे अक्षरशा लाल व्हायला लागले आता माहितीये एवढ ते हे झालय मोबाईलच.
दुष्ट्या काढा हो ना हा.
बाकी अजून?
काय? बाकी हेच उद्या उद्या आता आपल्या आपल्या घरी जायचं म्हंटलं आता. नाय नाय काहीच नाय हा म्हणजे आम्ही भरपूर फिरतो पण मग ये ना हम् हम्, बोला ना.
यायचं चाललं कर्जतला जायचं होतं, पण म नेमकी आता पाऊस एवढ चालू झालाय ना की येच होणार नाय.
आणि अ मुलांना घेऊन जायचं म्हणजे परत वाढवा उपवास म्हणून मग थांबलोय. नाहीतर प्लॅनिंग होतं कर्जतला जायचं असं मागे आम्ही याला गेलो होतो. अ फेब्रुवारी एंडिंगला दिवेआगारला गेलो होतो.
हमं हमं हमं.
बीच आहे तिथे. हा बीच आहे मुलांचं चाललं होत याला माझं पण आणि नंदेच पण दोघं पण पाच वर्षाचे आता. म्हणजे दोनच महिन्यांच फरक हे दोघांनामध्ये अ याला घेऊन चालला होता. वॉटर पार्कला म्हटलं ते वॉटर पार्क तिकडं जाऊन काहीच करता येणार नाही. त्याच्यापेक्षा असं अ एक दोन दिवसाची ट्रिप काढायची मग जाऊ गेलो तिकडे एक आदल्या दिवशी गेलो. आणि त्या दिवशी मग ठरलं की आ-आज जायचं. सॅटर्डेला जायचं आणि संडेला रिटर्न यायचं. अस एक दिवस हे करून पण झाल तिथं जे ये नॉनव्हेज खाणारी फिश वगैरे सगळंच मिळालं. मग काय ते अ त्याच्यातच गुलून गेले एकदम आणि रविवारच्या दिवशी एवढं भरपेट जेवण केलं की परत अ निघायची इच्छाच नाही कुणाची आणि नेमकी तामिनी घाटातन यायचंना इकडे मग म्हटलं घाट पार करून जायचंय आपल्याला त्याच्यापेक्षा एखाद्याला डुलकी वगैरे लागते कुठं परत प्रॉब्लेम म म्हटल जाऊद्या आजचा दिवस थांबून घ्या. मग त्या दिवशी अ याला गेलो परत तिथून पुढं येना श्रीवर्धन म्हणून बीच आहे.
हो श्रीवर्धन चा बीच खूप ऐकले मी हो.
हो छान आहे तो पण मग तिथून दिवे आगारपासून तिथे आम्हाला खूप जर तर अर्धा पोन तास लागला होता फक्त जायला. मग तिथला हो श्रीवर्धनच्या बीचला गेलो. तिथं थांबलो थोडा वेळ अ तिथं सनसेट वगैरे बघितला आणि परत दिवेअआगरला आलो मग तिथ थांबलो जेवण वगैरे केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग परत बीच वर गेलो. मुलांचं राहिलंच होतं खेळायचं अजून परत जायचं बीचवर मग बीचवर गेलो थोडं फोटोशूट वगैरे केल आणि मग निघालो घरी यायला.
अच्छा.
नाही आम्ही पण भरपूर म्हणजे मला पण भरपूर फिरण्याची आवड आहे. पण मग मागच्यावर्षी जरा मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मगच अ रिकवरी मध्ये आहेत ते हा मग अ ते बाईक वर होते सकाळी अ म्हणजे जॉबला जाताना फोर व्हीलरचा खाली खड्डा होता आणि तो खड्डाच दिसला नाही त्यांना म्हणजे लक्षात नाही आला तो फोर व्हीलर नी खड्डा कव्हर केल्यामुळे आणि मग बाईक त्या खड्ड्यामध्ये गेली आणि त्यांना कव्हर करता नाही आली एकदम गणपती बसले त्या दिवशी सार काही आवो नऊ वाजता हो एक पायाला रॉड आणि हाताला पण रॉड आहे. क्रॉस मध्ये हो हो क्रॉस मध्ये मग आता ते कवरमध्ये नाही तर बरेच आम्ही भरपूर फिरलोय आम्ही राजस्थान रिटर्न राजस्थान टू नाशिक आम्ही बाईकने आलोय रि टन प्लस आम्ही चंदीगड टू वैष्णव देेवी हं हं तिकडे आम्ही बाईकने गेलोय ए वैष्णव देेवी हो चंदीगड तो आम्ही शिमला वैष्णव आपल्या ह्याच्याने गेलोय बाईकने गेलोय
आरे बापरे! म्हणजे भरपूर फिरलेय तुम्ही बाईक वर?
हो आम्हाला भरपूर आवडय फिरण्याची
मग ते आता अस होत हम् होय जाऊ द्या आता तुम्ही बाईक शिकून घ्या चांगली
हो आता काय आणि मुंबई टू नाशिक पण आम्ही बाईकनेच प्रवास करायचो कारण ट्रेनने भरपूर असं दगदग व्हायची ना? हो कसारा ट्रेनला भरपूर गर्दीच असते ठाण्यामधून चढायचं म्हटल्यानंतर तर हो आम्ही ॲव्हाॅइडच करायचं ते
अरे भारीय आणि झालं पण पाहिजे हो अ म्हणजे शिकलं पण पाहिजे आपण तर काही गोष्टी होतात नाही तर काहीच नाही मी कोणावर डिपेंड राहायचं? मग ते नाही बरोबर वाटत असं प्रत्येक वेळेस तुम्ही किती डिपेंड राहाल ना?
हो म्हणजे आहे आम्हाला फिरायला आडतं पण लॉग ड्राईव्ह म्हणजे आपण स्वतः आपल्या गाडीवरती जाय जस मग अस असं भरपूर आवडतं हं हं हं पण मग एवढ्या? हा हा
तू नाशिक जरी म्हटलं ना तरी घरचे म्हणता नाही बस नी यायचं असेल तर या नाहीतर आजून चार दिवसांनी आता येऊ नका वाटल्यास तर
ना ज्यावेळे राजस्थानरून आम्ही येणार होतो ना म्हणजे तिकडे जॉबला होते हे आणि अचानक शिफ्टिंग करावी लागल्यामुळे मग आम्ही आमचं सामान पाठवलं कुरियरने पण बाईक होती आमची मग आम्ही ठरवलं की आता घरी सांगायचंच नाही मग आम्ही घरी कोणालाही न सांगता आम्ही निघलो ज्याेळेस आम्ही मालेगाव मध्ये पोहचलो त्यावेळेस आम्ही सांगितलं की आम्ही येतोय बाईक म्हणजे घरी पण कोणाला सांगायचं नाही असंय
हो आता आम्ही याला गेलो होतो महाबळेश्वरला अ दोन वर्ष झाले तेव्हा आणि जायचं मग आता यांची ऑफिसची ट्रिप होती ती अ म्हणजे ऑफिसचा सगळा स्टाफ होता मिटिंग पण होती आणि प्लस दोन दिवसाचं हे पण होतं अ तर मग सगळ्या अ म्हणजे अ ऑफिस च लोकांची फॅमिली पण होती सगळ्यांची मग जायचं आणि सगळ्यांनी ठरवलेल होत कोण जे म्हणजे फोर व्हीलर नी या कुणी बाईक नि या पण मग ज्याच्या त्याच्या पद्धतीने या अस म्हटलं आप महाबळेश्वर ला बसने नाही जाऊ शकतं त्यापेक्षा अस करू सरळ याने जाऊ बाईकने जाऊ पण घरी सांगता येत नसतं सांगितल दुसऱ्याची कारय, तेणे जाणारे आम्ही आणि तरी सासूबाईंनी घरी आल्यावर मुलाला विचारलं तुम्ही?
हंम्
च्या गाडीवर गेले होते का? पण झालं अस की हा थोडसं बाहेर जाय पर्यंत हा झोपुन गेला आण चार साडे चार तास ते बाईक वर झोपूनच राहिला तो त्याला समजलंच नायी बाईक वर आलो का काय मग म्हटलं म त्यानी सांगितलं, नाही तिथे गेलो ना, तिथे आम्हाला बाईक दिली होती. पप्पा सारखीच बाईक होते आसं म्हटलं. आहो तिथे रिसॉर्टच्या बाईक होत्या, त्यांनी फिरायचं होतं म्हटल.
हा का बर आहे मग. हा नाही ना आता यांचा एकक्सिडेंट झाल्यामुळे ना घरचे, माझ्या घरचे अलाउड नाही करायचे. किंवा मंग यांच्या घरचे पण आम्हाला भरपूर बोलायचे, कि तुम्ही एवढ्या लांब लांबपर्यंत बाईक मी नाही फीरायचं आता एवढ्या लांबपर्यंत आम्ही बाईकने गेलो पण कधीच आम्हाला काहीच म्हणजे, असं कधी काही जाणवलंच नाही. एवढी रिस्क आणि हे येणारी गोष्ट कशा प्रका तर येते ना म्हणजे कळूनच चुक आलं. कळालंच नाही ते असं. घरापासून
घरातल्या घरात जरी काही गोष्टी व्हायच्या असेल पाय घसरुन जरी पडलं तरी लागतं माणसाला आणि व्हायचं असलं तर कधी पण ते कसं पण होतच.
कसपण होतं ते म्हणजे त्या दिवशी सुट्टी घ्यायची. सुट्टी नाही घ्यायची सुट्टी घ्यायची नाही असं चाललं होत. पण आम्हाला इकडे नाशिकला यायचं होतं दिवाळीसाठी. एक दिवाळी आम्ही मिस केलेली होती.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
आम्ही तिकडे जॉबल होतो, तर मग आम्हाला यायच होतं, त्याच्यासाठी आम्ही तिकीट वगैरे सगळे काढलेले होते. आणि मग म्हटलं पुढे चल. ते आपल्याला लागणारच तीथे तर उगाच कशाला आपण म सुट्ट्या वाया घालायचे असं.
पण बरं झालं असं पण वाटतं एकदा
आणि गेले मग त्या दिवशी ते आणि गेले काय नाही दहा मिनिटाच्या अंतरावर घरापासून दहा मिनटाच्या अंतरावर. एक्सिडेंट झाला आस? मंग काही नाही मग तिकडेच तीन ऑपरेशन झाले त्यांचे तिनेक ऑपरेशन अ चंदिगड चंदिगड पंजाब हम. अ ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये, अ आपले डीओ पी आहेत ते. सिनेमॅटोग्राफर हा हो म त्यामुळे त्र तिकडे जाणं आसं आमचं त्या निमित्ताने फिरण होत. तच ना? आसं मग. हम्म पण ठीक आहे, छान वाटत. वैष्णोदेवी कधीतरी जा खूप छान आहे.
हो हो. म्हणजे अ बाईकवर असं ते हे असतात बघ ना, रायडर असतात.
नाही जायचं. आपलं आपलं ट्रेनने वगैरे मुलांना घेऊन पण जे वरती पण बघतो ना वैष्णोदेवी जे आपण खूप सुंदर आहे.
अच्छा.
पूर्ण तुम्हाला एक दिवस लागेल. अजून हा मला. आपण लहानपणापासून खूप माझी इच्छा होती की मी वैष्णव देवीला कधीतरी जावं कधी वाट ना युट्यूबला तुम्ही तिथलं वातावरण वगैरे बघू शकता, पूर्ण एक दिवस लाग तो फिरण्यासाठी आपल्याला तिथे म्हणजे चढायचंय आपल्याला जस आप हो आपण जसा डोंगर चढतो ना तशा, पण छान वाटत. सुरुवातीला खूप त्रास होतो, पण नंतर जशी सवय ला त ना, जस केदारनाथला लोक जातात ना
हो हो हो.
सेम तसं वैष्णवदेवीला जायचंय. पण केदारनाथ थोडसं लांब आहे म्हणजे चढण्यासाठी थोड अवघड आहे. आणि वैष्णवदेवी थोडसं अं सोप्पं आहे पण आहेच ते अवघड. हा पूर्ण एक दिवस लागतो. पण खूप सुंदर आहे लहान लहान मुलं पण अ होतो होत असेल त्यांना त्रास, पण हो खूप छान आहे वैष्णोदेवी. म्हणजे मला असं वाटायचं तिथून निघू वाट नव्हतं. पूर्ण आपण हिमालयात आहोत अ सगळे ते डो वर आणि पूर्ण ढग आपल्यावरून जाताये खूप मणजे इ का सुंदर अनुभव आये ना वैष्णोदेवीचा. खरंच हो एकदम छान वाटतं आणि त्यानंतर त्या गुफे
हा ताई आणि भाऊ जाऊन आले आत्ता. ते याला गेले होतेत अमरनाथ बाबाला तिकड गेले सल तीन वर्ष झालं ये या हे तिसर वर्ष होत गेले होते ते मग तेव्हा हा फर्स्ट टाइम गेले तेव्हा ते वैष्णोदेवीला जाऊन आले.
हो का खूप सुंदरय आमी पूर्ण बाईकने गेलो होतो आणि ऑगस्टमदे गेलो ओतो आम्ही म्हणजे पंधरा ऑगस्ट सतरा ऑगस्टला आम्ही गेलो होतो.
किती छान पण मणजे असं फिरणं होतं आणि टाइम पण स्पेंड करणं होत आपल्या
हो हो हो आणि त्यात तर त्यांना आदिपासून सवय ये बाईकने फिरण्याची आणि त्यात मी त्यांना येऊन मिळाली. मग त्यामुळे घरचे काय आता बोलत नाही त्यांना माहिती होतं यांना दोघांना सवय झाली अस.
सवय हो म ते चांगलाय. बोल हो करा करा.